हॅलो! नमस्कार कसे आहात तुम्ही?
तुम्ही कसे आहात?
हॅलो!
हॅलो!
हा, नमस्कार! म्हटलं कसे आहात तुम्ही?
मी ठीक आहोत तुम्ही?
मी पण ठीक आहे अ अ झाला कसा चाललाय तुमचा दिवस आजचा?
दिवस तर आता चालू झालाय, आता सध्या मी उठलो आहो.
अच्छा! ओके अ तुम्ही म्हणजे च अ म अम ह्याच्या मध्ये जॉब करता का आय टी वगैरे मध्ये का कशा मध्ये म्हणजे, असा तुमचा फील्ड काय आवडीचा तुमचा? चा विषय काय आहे, म्हणजे कामाचा किंवा ह्याचा रेग्युलर कामाचा?
रेग्युलर कामाचं त माझा शॉप हाय. पण सध्या संडेला शॉप बंद राहत.
अच्छा! संडेला बंद असतं. ओके! अ पण म तुम्हाला असं वाटतं का की आजकालच्या आपल्या लाईफस्टाईल वगैरे मध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत, म्हणजे जरी आपलं शॉप असू दे किंवा आयटी जॉब असू दे किंवा इतर काही काम असू दे सगळ्यांचेच थोडसं शेड्युल सगळ्यांचे बिघडलेले आहेत बरोबर?
हो बरोबर त आहे कारण की आ आज आजकालच्या लोकांना वेळ मिळत नाही.
हम्म अ म्हणजे वेळ मिळाला तरी पण असं मला वाटतं ना की कमीच पडतो, जेवढा वेळ मिळेल तेवढा एक आपल्या इथे एम एन सीज भरपूर झालेल्या आहेत त्यामुळे मग वर्क टाईमिग्स वगैरे मध्ये इमपॅक्ट झालेलं आहे. अम्म लोकं एक्सपेक्ट करतात की म्हणजे ज्या विदेशी कंपनी असतात त्या एक्सपेक्ट करतात की आपल्या इथले लोकं अ म्हणजे चीप लेबरमध्ये अ काम करू शकतील म्हणून ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपल्याकडनं काम करून घेतात, असं मला वाटत तर त्याच्यामुळे आपल्या झोपेवर खूप मोठा परिणाम झालाय म्हणजे इव्हेंचुली आणि त्या त्यानंतर आपल्या तब्येतीवर सुद्धा इथून पुढे आल्यावर. तुमचं काय मत आहे ह्याच्यावर?
माझं तर तेवढं मानणं नाही पण आजकालच्या लोकांना फक्त टाईम काढायला हे खूप कठीण गोष्ट झाली आजकालच्या काळात
हम्म हम्म नाही खरंय खरंय म्हणजे काही इव्हेंट्स अस म्हणजे फॅमिलीजमध्ये काही इवेंट्स असतील किंवा आपल्या मुलांना थोडासा वेळ देणे किंवा एक ख एखादा दुसरा तास अभ्यास करणे किंवा स्वतःसाठी सुद्धा म्हणजे एक नवीन स्किल शिकण्यासाठी अ वेळ काढायला म्हणजेे नाही लो कांकडे बिकॉज लोकं काय करतात थोडं एखाद्या जागी समजा बसले, तर त्यांच्या हातात फोन हा नेहमीच असतो तर ते अ म्हणजे स्क्रोलिंग करण्यात किंवा एखादा व्हिडिओ बघण्यात किंवा काहीतरी अ अ टाईमपास म्हणजे नाही का कॉल कॉलिंग वगैरे मेसेजेस करण्यामध्ये आपला वेळ घालवून टाकतात, पण तो का तो वेळ जो असतो तो ऍक्च्युली एका काहीतरी फ्रुटफुल कामामध्ये पण येऊ शकतो. लाईक एखादं वॉक कंप्लीट होऊ शकतं त्यांचं किंवा एखादं म्हणजे चांगलं फिजिकल ऍक्टिव्हटी होऊ शकते पण लोकं ते तो जो वेळ आहे तो अ म्हणजे काहीही करण्यामध्ये घालवतात असं मला वाटतं.
हो आजकालच्या लोकांना फिजिकल ऍक्टिव्हिटी, आणखी मोबाईलचा खूप तेवढा छंद नाही, पण फिजिकल ऍक्टिव्हीटीज्या मी रोज सकाळी सहा वाजता उटून करतो, पण आज संडे आहे म्हणून मी लेट उठलो, आजकालच्या लोकांना सं हवा की फिजिकल ऍक्टि्हटी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या काळात पण लोक रात्रभर मोल पाहतात आणि सकाळी वेळेने उठतात
हॅलो हो टाम म्हण तर हा इतका कॉमन झालेला आहे म्हणजे हेल्थ कन्सर्न खूप झालेले त्याच्यामुळे आणि त्याचा जो विषय आहे म्हणजे कॅन्सर र् को कत पण आपल्या त्णणोोण ख ऑटोमॅटिकली आपल्या शरीरात बदल घडत असतात आणि त्याला तो जो रिलीफ टाईम असतो किंवा जो रिपेर टाईम असतो तो नाही मिळत तर त्यामुळेच मला असं वाटतं ना की हे कॅन्सरचे आजार किंवा यली म्हणजे लेडीजमध्ये मुलांमध्ये काही कन्सर्न नाही का किंवा इरिटेबिलिटी एखाद्याला झोपच लागत नाही म्हणजेोप येतच नाही किती पण प्रयत्न केला तरी झोप येत नाही अशा पण इशूज ऑब्झर्व केले गेल्या आहेत तर हे सगळं म्हणजे इवचुली आपल्या सगळ्या जे पॅटर्न आहे आपण जे बॉडीला सवय लावतोय त्याच्यावरच अवलंबून आहे आणि प्लस आपण काय खातोय पितोय म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं की आपण थोडस म्हणजे बाहेरच पॅके पॅकेज फूड किंवा पॅकेज हे ज्युसेस येतात कोल्ड्रिंस येतात हे पण थोडस लिमिट केलं तर आपली हेल्थ अजून चांगली होऊ शकते असं मला वाटत.
प लक्ष देणं खूप कठीण झालं आहे कारण की लोकांना टाइम मिळत नाही लोक आपलं वेळान उठतात आणखी काय पण खाण्यापिना खाऊन घेतात. कारण की त्यांना कळतच नाही कि कोणत्या वेळे कोणती वस्तू खायची आणखी
ब्रेकफास पण म्हणजे कस इझीली खूप खूप इझीली म्हणजे ऍक्चुअली ब्रेकफास्ट हा म - - थोडासा हेव्ही पायजे थोडास चांगल प्रोटिन रिच फूड पायजे त्यावेळेला पण ते तस - - खाल्लं जात नाही. तर त्याच्यामुळे पण इश्यू म्हणजे हो - - म्हणजे व्हेजिटेरिय खाणाऱ्यांनी थोडस आपल्या फूड मध्ये कस पल्सेस आणि हे भिजवलेल्या डाळी भिजवले जे कडधान्य असत थोडस त्यांनी ते इन्क्लूड केलं पाहिजे हा. आणि जे लोक नॉन व्हेजिटेरियन टलिस्ट त्यांनी एग्स वगैरे थोडस चांगलं काहीतरी आहार त्यांनी इन्क्लूड केला पाहिजे त्यामुळे असं वाटतं ना म्हणजे की बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे आ आपण इनफॅक्ट आपण जे बाहेर खातो ते सुद्धा आता आपल्याला जरी - - एखादी चांगली वस्तू घेतली पण ते सुद्धा हाय ब्रीडली पिकवलेल आसेल तर त्याच्या मध्ये जी व्हॅल्यू असते ती कमी झालेली असती. आणि त्यात आपण जे खातोय ते सुद्धा म्हणजे परत तेच आपण विकत घेऊन खातोय सो इट इज लाईक की सगळं म्हणजे एक आप ग्रास रूट लेवल पाासनच आपल्या गोष्टी ह्या जनरेशनला ज्या गोष्टी मिळतात ते त्या ऑटोमॅटिकलीच तेवढ्या प्युअर आणि तेवढ्या हेल्दी मिळत नाहीयेत असं हे पण एक प्रश्न आहे म्हणजे? जरी शेतकरी पिकवत असेल त्याच्यावरती खूप सारे पेस्टिसाइड्स आणि खूप सारे हे मारलेले असतात औषधं मारलेले असतात. हम् लोक म्हणतात हिरव्या भाज्या खा हिरव्या भाज्या खा त्याच्यावर पण खूप सारे औषध असतात पण.
हा पण त्या त्याच्या कारणानच आजकालच्या लोकांना आणि त्यांच्या मुलांना प्रोटीन मिळत नाही. कारण आजकालच लोक
हम्म
नेचर म्हणून जेवढे पण पेस्टिसाईड जातात तेवढे पूर्ण वांटातात कारण की त्यांना लवकरात लवकर ते पीक हव
हो हो वाढलं पाहिजे हो हो हो ते ग्रो होण्यासाठी ते अजूनात म्हणजे रिसेंटली मी कलिंगडाच एक आमचे फॅमिलीचे फ्रेंड त्यांनी कलिंगडाची शेती केली होती, तर आम्ही स्वतः त्यांना बघितलं की जे छोटे छोटे कलिंगडे एकदम रॉ पहिले नवीन आलेले असतात ना ते काय करतात की ते कलिंगड ते काढून घेतात हम आणि काढून घेतात त्यांच्या फॅमिलीसाठी आणि त्यानंतर ते त्याला इंजेक्शन मारत होते मग आम्ही त्यांना विचारलं की, बाबा तुम्ही असं का करताय? तर ते म्हणाले नाही हे खूप छोटे कलिंगड आहेत ह्याच्यामध्ये एवढा गर नाहीये, तर पण आम्ही विकताना त्यांना लोक जे घेतात त्यांना मोठा हवा असतो त्यांना द आवाज आलेला पाहिजे असतो तर त्यासाठी ते इंजेक्शन मारून त्याला मग ते इंजेक्शन मारल्या मारल्या ते असे मोठे होतात एक दोन दिवसांनी, तरं ते औषधांनी ते मोठे होतात ऍक्च्युली आपल्याला असं वाटत की हे आपण खूप हेल्दी खातोय, आपण खूप चांगलं खातोय, पण ऍक्चुली त्याच्यामध्ये सगळं औषध मारलेलं असत.
हो बरोबर बोलला तुम्ही मी पण आजकाल खूप अशा भाज्या खाल्ले आणि ज्याच्यामुळे मला त्रास झालाय आणखी मला प्रोटीन मिळत नाही. मी पण रोज जिम जात जिम जात तो पण मला प्रोटीन मिळत नाही म्हणून मी ओटस खाण चालू केले आहे. आणखी आजकालच्या लोकांना खां आणखी जे प्रोटीन फूड्स खाणं ते खाणं म्हणजे एकदम पाप झालं आहे. कारण की त्यांना फक्त
हं हो, खूप कमी अशा गोष्टी राहिल्या म्हणजे आता इव्हन ग्रीन व्हेज बस पण ऍड मध्ये बघतो की हा नाही आज-काल म्हणजे काही लोकांनी अस दाखवलं पण म्हणजे युट्यूब वर की, त्यांनी एखाद्या लिक्विड आलंय कि ते भाज्यांना मारलं की भाज्या परत तशा फ्रेश दिस पण ऍक्च्युली ते फक्त त्या केमिकल मुळ झालेल असते त्याची जी नॅचरल व्हॅल्यू असते ती एकदम कमी झालेली असते, म्हणजे त्याचे जर नॅचरलनेस असतो त्याच्यामध्ये तो एकदम कमी झालेला असतो ह हे पण बघण्यात असं होतं ना त्या म्हणजे भरपूर आपल्या अशा गोष्टी आहेत जा ज्याच्यामुळे आपले आपल्या हेल्थवर परिणाम आहे, आपले झोप पूर्ण नाहीये आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत असं मला वाटत.
त्यांचा आपण म्हणालात जस की अं आपण हे व्यवहार लोकांचा व्यवहार आणखी आसमानात वगैरे, आभाळात वगैरे, कधी बी पाऊस येते, कधी पण ऊन येते, आणखी कोणी कोणी सीझनच्या वेळेस तर आपण ऊन आणखी पाऊस सेम टाइमवर त्या दिवशी असं झालं. ऊन आली आणखी त्याच्या अर्ध्या घंटाानंतर पाऊस आला आणखी मग अर्ध्या घंटाानंतर दोन्ही निघाले जस की पाऊस पण आला
हो हो ते पण एक आहे म्हणजे सिझनर चेंजेस खूप ऑबजर झाले म्हणजे ज्या सिटीमध्ये आम्ही राहतो. तिथे पण असच आहे म्हणजे कधीच असं एवढं गरम झाल नव्हतं. किंवा एकदम न्यूट्रल क्लायमेट असायचं, तिथे सुद्धा आता एक्स्ट्रीम मध्ये गरमी व्हायला लागली. एक्स्ट्रीम मध्ये थंडी, आणि एक्स्ट्रीम मध्ये पाऊस, आणि पावसाळ्यात तर अजून काही विचारायलाच नको. की अनहायजेनिक असतात सगळ्या गोष्टी, कुठेच आपल्याला जास्त स्वच्छता दिसत नाही रस्ते व्यवस्थित दिसत नाही. गाड्या अं सगळ्या म्हणजे आपलं आजूबाजूला सगळीकडे माती के म्हणजे असं व्यवस्थित हायजिन आपला तो मेंटेन मेंटेन होत नाही जिथे भाजीवाले बसतात तिथे सुद्धा भाज्या पण खराब असतात मोस्टली.
हा कारण की लोक फक्त आपला पाहतात दुसऱ्यांच पाहत नाही. आपल खाण झाल की फेकून देतात कचरा. कचरेवाले पण तसेच आहे आणखी जे कचरी टाकतात त्यांना आपण अर्धा अर्ध कचरा खा टाकून रस्त्यांनी खाता ना र पर टाकून देना
हो बरोबर हम् बरोबर तर तेच म्हणजे हे सगळे फॅक्टर ऍक्च्युअली की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या म्हणजे इव्हेन्च्युअली सगळ्या एन्व्हायरमेंटल सायकल झाली किंवा आपली बॉडी सायकल झाली परिणाम झालाय हो हो ठीक आहे थँक्यू सो मच तुमच्याशी बोलून छान वाटलं आपण नक्की बोलू पुन्हा थँक यू